काय बोला.
ते अरे हे ज बलालतो ना आपण मी सांगत होतो मग मी येणार आहे तिकडे जा तिकडे. ते क्रियानगर समलेला तुम्ही
जमते काय तुला ते करायचं क कुठे जायला लागते.
नाही.
आा.
स्पीड बो स्पीड पोस्ट करायसाठी
हो.
काय माहिित नाही ते म पोस्ट मध्ये होत नसेल काय.
मी गेलतो एकदाहा अखरा इथ नाहीथ नाही गेलतो कुठ तररी गेलतो मुस तलाे.
स्ीड कुठे होत अस बघूया नीट वर बघूया सर्च करून काय एवढं.
अमनचं करायचंद् अमनसोबत गेलो.
हा घलत नावते सर
हा.
मग त्यांनाच विचारून घे कुठं केल तर त्यांना माहित असेल की
मित्रच हा खरं मला लक्षातही ना आता अ.
काय?
बोतेक या बागा पश आहे. ंदर ब्य सुंदर बक्यलागे ते टाइम काता दाखवले काय आपलं. सातशे किती सेकंड करता कोोला साडेसातशे सेकंड
हा तेच ते सातशे ते एकशे ऐंशी मिनिटाच. किती सेकंड होतात बघा.
हे लव त्या आज तस तर मग सातशे काय आले सातशे किती सेकंड.
काय म्ह काउंट कराय क सातशे बावीस तेवीस सेकंड ह झालेत. मग त्यातलं किती आपण बोललोय किती नाही ते सगळं.
यत. आता कट केलं समज आता कट केलं अकाउंट होते का ओपन.
एवढंच कमपवणार एक मिनिट दड मिनट हा.
कंबच नाही नाव बोलायचं दहा मिनिट बारा मिनिट
नाही कस एकशे शी मिन तीस कॉल मध एकशे ऐंशी मिनट पूर्ण कयंय आपल्याला
हम्म हम्.
मग अठराशे काय केवढं तर पैस होईल.
हम्म हम्म. भाजी सपो म्हटते ठेव नको सपयच्या आहे तिथ. ले स्ी ऑफर क अ हो का मॅ आा.
बवा
मु फडी बापा उठा. दुगो रोटी खा आहे भात ख भाते बाग खे भात कब खा सबजी खा ख तू
काय मग खेळणार आहे की नाही, रीकामा आहे, तुमचीक लाईट आहे. लाईट आहे तुमच इकड
लाईट हयकिंग
आमच्याकडेच गेलंय काय मग नुसत,
आणि तु गेम ख्यालीस
काय करू होतं ते मिशनच नुसतं आज चाळीस टक्के चार्ज आहे आता
तुझं काय संपलं क नाहीेव जबतोस तू,
हम् तिच्यार गेलं तर नियम सोडायचंय काय एवढं
कंपनी जाय पाये,
हा तेच कंपनी मध्ये जातच नाही घरात जात नसतक कुठलं आला ए नाही
नाही वही हल,
चंपाले, आल तर आ् चालू करू नकोस,
नाही नाही,
आंबा काार काय
बय आपूस,
या या आपूच करणार आहे मी जाऊया गणपती गणपतीपूज्या तुला आंबा भेटणार आहे
तिथेच म्हटलो का नाही मला पण ते गेम मध्ये याल तर आवाज जोराला आणि असं बोलताना आवाज यायच नाही. हा असं भारी आहे,
असं वाटतं स्पीकरवर आयफोन.
यात भारी आहे, च बोलूया आप, मंग काय काय आणि,
उद्यापासून काय निवांत,
आता काय बोलायचं उद्या गेल्यावरच
खा उद्या तिकडं नाही जाणारं आहे.
सकाळी,
पहाटला, गांवचा,
ह् मी पणं उद्या जाऊंन येतो तिकडं ते इंटशिपट्य विचारून येतो मी डबल बनला पणं छोट बनला छ ते इंटर्नशिपच विचारून येतं उद्या म्हटलं मी आणि त्यानंतर बघून काय होतें रोज जातोय तो
आता वय वय ईकून
म घ मला काय माझं होऊ अरे झोन आलं की
हा आता कोण आहे होम
आता येईल अजून रिफ्रेश करत राहायचं दररोज बघायचं काय टास्क आल्यात. नाही नवीन नवीन टास्क येऊ शकतात. हम्म ह
असं झालंय बरोबर
फिल्ड आपल्या भावने अरे तिकडेच गेलं तो कुठु नाही याडे सुंद म मला कांहीं तर कांहीं बोलतं राहा नाहीं तर ते काउंट होतं नाहीं नाहीं तर कांहीं बोलतं तर राहायचं दर मिनिटं दर सेकंड असंच बूनबूनायचं काय तर काय
क स
नाही मग का नाही
एक टास असतों दहा मिनिटांचा तो नाही संपते तोपर्यंत असंच
काय आवाजही ना तुमच्या येई बरोबर काय बोलू
आता मुलें मध्यें कोरिया झाल्यावर आहे माझं
काय
म आपण माूप घेत
नाहीं नाहीं आवाज नाही तुमचचा कायतरी रिनियूहे झालंय क्लिअर आवाज हिंदी मध्यें बोलणारं आहे तूम्ही असं म्हणायले तूम्ही नॉर्मल कॉल पाहीजे होता.
हो
कशा एके मध्ये ते ठरवलं म्हणजे झालं‌ याला ड्रॅगनच आहे ना. येऊच नाय मा होय मला बघू की आता प्रोजेक्ट पण करायचाय कुठला, बघु आता तुम तुमचं तुम्ही कुठलं प्रोजेक्ट ट्रान्सलेशन बनवलेलं नव्ह? ट्रान्सलेशन, ट्रान्सलेटर आपलं बी सी ए मध्ये.
कॉपी
काय? सगळी एका ठिकाणी बसल्यात बघा चौघं, चौघे हायत बहुतेक नऊ झाले. आता ठिकाणीच बसलेत. मारला खडकीतनं मारला मला बाजुनं. तीन नौका जावा जावा रश मारं. पेन आहे का बाबू पेपर साईन जायच तिथं. आणि विचारत आहे तिथ सांगता की, हम्म तिथं कुठलं तर सोसायटी सगळं काय आहे त्याचं हम्म. तूच त्या दिवशी सांगतय तिथ काय नाही. म येणार होतो. खरं लाईटच नाही म्हणून झोपलो. झालं नाही म्हणून आलो नाही आजून. अ हम्. तु सुट्टी हाय आणि तुम्ही मला म्हणायलायश काय?
काय-काय-काय चालू हाय?
काय नाही पप्पा काय म्हणाल्यात. कि मम्मीला बँकेत घेऊन जायचे जरा मग तू घेऊन जा. हे काय म्हणालोय. की पप्पांच्या सुट्टी आहे ते घेऊन जाईनात आणि मला म्हणालेत. मला नाईट पार्क मध्ये जायचंय. हे वरती काय आलाय बा. चूज अ बफ, फॉर दिस मॅच श काय काय आला त
ह
ह् ह एढ बणतेच कि नाही माझ्या गाडीमध्ये वंटेच मारले नाहीते नाही वंटेवर मारले होते बघ नाही मॅगी खायच काय एवढं नसते कायच नसते खावा काय एवढं हो ह. मध्ये मिळू श आपल्याला काय एवढं हे होत नाही, त्यामुळं चालत ते अरे ब क काय त हम् अरे मारलं कुठन मारलं बाऊ सांगतजा बाईकुठे आहे काय
आता बघुयाकी मळ्यात बघायचं अंकुरात
काय ठीक आहे अरे तुमचा आवाज क्लिअरईना का असं अडकालाय का काय करणार हम
हड
ह
चेक चेक करू त म्ह म्हणा.
झालं की साडे अकरा मिनटे झालं आता अजून तीस सेकंड
हा हा.
अन्ना आता बोला कि मग शांत कशाला ब नैजा सांगमटल्यावर काय काउंट होणार नाही मग काय फायदा नाही दे बारा मिनिट बोलून का त्याच्यात म्हणल हा. हे पण चालतय काय पण बोलत बसायचं. हम्म. अ बराब मग त्या त्यानंतर न जाऊया निवात घुमायला फि फिरायला जावया गणपतीपुळे